ह व काही नाही बसले व
हो काय का, का चल काय म्हणते पाणी पाऊस.
खुल्लाय आता.
हम् हो ना!
चांगलं,
अच्छा! का काय म्हणत्या फॅमिली वगैरे
फॅमिली व चांगली आहे पाच जण आहेय का फॅमिलीत.
हो का अच्छा! लग्न झालेले असतील.
हो हो नाही मुलीचे लग्न नाही झालेले.
हो का मुले असतील ना मोठ्या असेल कोणत्या क्लास मध्ये जातात.
मुलगा आठवीतलाय. आणि मोठी मुलगीचा मुलीचा आता इंजिनिअरिंग ला ऍडमिशन करायची आहे.
हो का म्हणजे ट्वेल्थ झालं का?
नाही ट्वेल्व व नाही पॉली केले तीन दहावी नंतर ह हा पॉलिटेक्निकचा आणि लहानवाली आहे ना! दोन नंबरची मुलगी ती पण डि्लोमा करत.
अरे वाची अरे वा चांगलाय. फिल्ड कोणती आहे मग त्यांच्या. अरे बापे! चांगले ह आणि स्व
सॉफ्टवेअर पण छान हाय सॉफ्टवेअर छान आहे पण सॉफ्टवेअर वर कस आता जास्त लागून नाही राहील आपल्यांना ते घरी बसलेले आहेत ना सर्व सॉफ्टवेअर वाले जास्त डिमांड इले हा जास्त डिमांड इलेक्ट्रॉनिक् परत चालू आहेत सध्या आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल हे दोनच चालत आहे
नाही माझ्यावेळेस जेव्हा मी ऍडमिशन केली होती ना तेव्हा याला सॉफ्टवेअरला खूप डिमांड होती अ नाही माझ दहावीस ना मी पण पॉलिटिकनिक डिप्लो लूमस करणार होती पण मग नंतर माझे बाबा नाही म्हणते मग मी सायन्स घेतला होता. म सध्या आता मी इथं असते ना झेटप शाळेवर कॉन्व्हेंट वर आहे.
हो का तिथं.
हो इथंच गावामध्ये आमच्या दानापूरमध्ये हम् जिल्हा परिषदमध्येच आहेत. त्यातरच झोपन झालेलं आहे हम्! हां
चांगलं आहे म आमचं काम चांगलं चालू आहेता गट बनव्याच.
हो काय, झालं तरी खूप पटा बनवले असतील.
हो बनवले ना आम्ही म्हणजे ग्रुप मिळून आठ गट बनवले आम्ही.
हो हो मोठा आहे
आहे का मोठा
आता काय आमचे म्हणजे आधीचेच तर तेहतीस गट आहेत आमचे आणि अजून बनवले आम्ही
हो का
आठ गट म्हणजे आम्ही टीम मधून आठ बनवले आणि मी वैयक्तिक दोन बनवले आणि माझे जे सोबत आहेत ना दुसऱ्या सी आर पी त्यांनी चार बनवले
हो का अ रे वा आमच्या गावात पण तेच आहे खूप सारे गट आहेत
हो
आम्ही पण आहे
हम्म तुमच्या गावात तरी इथ सहाय सेलफी आहेत ना
हो हो
हा आमचे इता आम्ही दोनच आहे
हो ना हो ना आता कसं गावाचे वि
हो गावाच्या हिशोबान आता आणखीन गट केले आम्ही आणखी एक आय सी आर पी निवळास लाग
हो नई बरोबर आहे तो लोड येतो ना जास्त कामाचा. हम्म त्याची कामं पण खूप असे हे छोटी छोटी कामे करावी लागतात
हो खूप छोटी छोटी खूप कराव लागतात महिला खूप परेशान करतात ना हा तु मीटिंग घ्या वेळेवर लोन भेटला नाही त्याच्यासाठी
हो
खूपच चालते.
हो ना आधी कर्ज घेतात. आणि लवकर भरत नाही एक मोठा प्रॉब्लेम
लवकर एकच गोष्ट तीन तीन चार चार वेळ जाऊन सांगाव लागते
ते तर आहेच हम्म हम् हम्म बाकी काय अजून.
आता काही नाही. आज आराम घेतला आम्ही.
हो ना तुमचं ग्रॅज्युकेशन झालं असेल ना. तुमचं पण काही ना काही शिक्षण झालं असेल.
हो बारावी शिकलेली आहे मी.
हो काय त्या त्या काळामध्ये जास्त ये नव्हतं नाही बर नाही बरोबर आता तर बापा शिक्षणाला डिमांड.
हो शिक्षणालाच डिमांड आहे आता शिकलेल्याच पाहिजेत पोरी तरी शिकलेल्या पाहिजे.
हो. हम्म. शेती वगैरे असेल. तुमच्या इथं.
बस किराणा दुकाना या
हो ना तो चांगला व्यवसाय पण चांगला आहे. ह नाही आमची इथं शेती आता तसे दानापूर म्हटलं म्हणजे जं शेतीसाठीच प्रसिद्ध आहे हो भाजीपाला त्याच्यात जास्त आहे हो भाजीपाला हम्म शेत हाय हो भाजीपाला असत आमच्या शेतामध्ये वगैरे पेरता हम् ह
आम्ही आलो होतो तुमच्या गावात मिरची तोडायला
हो काय
ली मग होऊन चनक या
हो ना हो ना ते का आहेच म्हणा तस सर्वच काम यायला पाहिजे बायांना येतातच. हो.
हा कस हप्त्यातून दोन चार दिवस दोन चार दिवस जातो मी.
हो ना हो ना. तसे बायांना जमतातच सर्व शेतीचे काम आहे ते. अग्रेसरच आहेत.
सगळे एक वेळ पाहिलं की झालं मी ना मागच्या वर्षी केव्हापासून निघाली मी घराच्या बाहेर वावरात जाण्यासाठी.
हो ना.
ज्या बायासोबत जात त्याच आश्चर्यच झाल्यामध्ये. हो ना तुम्हाला कामच कसे येतात वावरातले.
नाही बरोबर आहे. एकदा ते म्हणतात ना शिकल्याचा फायदा हसतो. हम्म.
पाहून पाहून फक्त प एक दोन दिवस गेले बा.
हो हम् हो ना माहेर. कोणत्या गावचं आहे मग तुमचं जितापूर हे कुठे आहे ते.
हे जितापूर ये ते अकोट तालुक्यात आहे ती उमऱ्याजवळ.
हा काही छोट उमरत.
प्रय.
हा ना कोण जवळचस ना ते कोण.
आकोट जवळच असत.
हा ना ते इकडं आउट साईड ला थडंस.
आउट साईडला आहे हा.
हम्म बाकी काय म्हण अजून.
तब्येत चांगल्या आहेत आमच्या.
ह. कुठे निघत असेल ना टूर वगैरे फिरायला जायच.
शिक्षणाततं आमच्या घरी शेती नाही काही नाही सगळं तर किराणा दुकानं हातमजुरीवरच चालू आहे. आणि तुम्हाला माहित आहे शिक्षणाला किती खर्च लागते. पुण्यासारख्या शहरात हा पुण्यासारख्या शहरात पोरगी शिकव.
नाही खरंच आहे नाही हो पण शिक्षण खूप महाग झाले फीजे महाग झाल्या ट्युशन क्लासे.
ट्यूशन क्लास. सगळं मे सुरुम भाळ सगळं त्यातच चाललं जाते
हो बरोबर हो बरोबर आहे
असं म्हटलंय म्हणजे शिल्क काही उरात
नाही नाही बरोबर आणि ते कसच आपल्या हाती आपल्याला माहिती आहे सर्ळ काटकसरणीच करायला लागते
कसं करायं लागते मग बाकीचे कामं येते कोणाचं लग्न कोुणाचं
हो
हो आता काल चालूच राहते तर कालच भावाची एंगेजमेंट झाली अमरावतीला हो तिथं जाऊन आलो
हो ना ते.
हा खर्च खूप दोघं गेलो म्हणजे दोघं एक हजार रुपये गेले आम्ही.
हा नाही बरोबर आहे हम्म. कस आपण कस मिड क्स फॅमिला आप थोड विचार.
विचारच करावा लागते आपल्याला त्याच कस आहे ते बोलावतातच आपल्या. कि तुम्ही या आमच्या घरी हा कार्यक्रम आहे तुम्ही या याच लागते. मण काय आता घरात मोठी मि व घरात तेल नाही नाही म्हणता येत.
हो न नाही बरब.
तर पहिला फोन मलाच करतात काका काकूच्या इथं काही असला तर याच म्हणतात.
तस आहेच मोठं असल की नूडल्स कस फरकच पडते म्हणा मी पण मोठीच आहे घरातली माझ्या घरातली
हम् नाही मी बहिणीतच मोठी आहे फक्त हा बाकी भाऊ सगळे भाऊ त्या्यात काही लहान आहेत
हा ह हम् मी एकटीच आहे म्हणजे मला बहीण वगैर
हो का सक्की बहीण तशी मी एकटीच आहे काकाच्या मुली आहेत ना ह तशत कालचं साक्षीगंध काकाच्या मुलातच झालं
हो ना् माझे का लग्नाला क ज पाच सहा वर्ष झाले आहेत फक्त
हो का माझ्या लग्नाला एकूणच झाले
ह हम्म चांगलंय हम् तसं आहेच ते संसाराच्या गाड्या चालावाव लागते तस हो हम्म् बर ठीक आहे चालेल मन हो ठेव जा आठवण मण हो चालेल ह हो हो
ठीक आहे